हॅलो हॅलो.
हा बोल क्या
काय चाललंय?
काय नाही पाऊस आलेला आता जरा थांबलाय.
हा हिकडच आलाय बघा.
अजून चालू?
चालू हाय बारीक चालू हाय.
आला एक दहा मिनटं पडलं आणि थांबलंस.
काकीनं तर काल काही फोन आलाच नाही कि दोन कॉल राहिले होते.
हा हा, नाही तर त्यांचं स लिमिट संपलं कॉल पुढं लागनाच.
असं झालंय होय?
हा.
माझ्याकडे
किती झालते मग त्यांचे?
एकोणीस. नाही लागले.
माझं पण एक तसं झालतं सव्वीस वरच थांबलेलं. जेवलीस?
जेवण झालं बघा शाळेत गेलतो डबा घेऊन
मुलग्याला नेलतीस काय?
होय होय नेलत की. त्याला नेतोय सोबत, त्याला ठेवून जाणार होतो सोडून गेलतो निम्यापर्यंत गेलतो तो माग लागू न आणि आला.
घरात अ अ सासू बाई असं कवा कामाला वगैरे जात नाय घरातच असतात का?
हा घरीच असत्यात तेनी आरडीच करत्यात ना? घरी असत्यात हा.
म्हणजे नेमकं त्यानी काय कर
ते आरडी भरून घ्यायचं असतंय, म्हणजे वाणी असतंय. कसं भरत्यात ना, म्हणजे आठवड्यातन तेन तसं ते आरडी असतंय, ते भरायचं. ते पोस्टात, मग ते हे हेनी एजंट असत्यात ना
बर, मग ह्यांच्यापाशी भरायचं?
हा भरायचं.
आणि ह्यानी नेऊन पोस्टात देत्यात.
हा त्यांनी मग त्यांनी एकदम नेऊन पोस्टात भरत्यात आपल्या आपल्या ह्याच्यावर खात्यावर.
होय? मग याला
त्याचं पुस्तक आणि वेगळं असतंय, सेविंगचं पुस्तक वेगळं.
आरडीच वेगळा.
हा.
मग त्यां तुझं सासूबाईंना काय, म्हणजे किती वेळ मिळते ते काम करून?
त्यांना शंभर रुपयेला तीन रुपये का चार रुपये आहे शंभर रुपयाेची मागं. लई पडत नाही त्यांना.
म्हणजे कसं बर हे. हॅलो.
हॅलो म्हणजे शंभर रुपये आता एका ह्याच्याकडून शंभर रुपये आल्यात शंभर रुपयाचं खातं हाय, असं समजा मग शंभर रुपय पयच खातं ते शंभर रुपये नेऊन भरलं, त्याची प्रिंट काढून त्याचं सगळं केलं प्रोसेस मग ह्यांना चार रुपये मिळणार.
असं आहे होय? आणि एखाद तर पाचशे असले तर, म्हजे असं असते.
चार साड आ म्हजे सोळा रुपये चार म्हणजे वीस रुपये.
हा हा असं आहे..
हम्म लई पडत नाही त्यातनं.
हो कर तापले वाढते बाई पैशाच काम झोपले मस्ती.
होय, अक्युरेट मोजाय लागते. नोंदी ठेवाय लागतात हम नोंदी ठेवाय लागतात. ऑनलाईन पैसे आले की जवळवळ ते मांडून ठेवाय लागतते एका दिवस लक्षात नाही राहिलं. की वाद पण होते आम्ही दिलत ह्या महिन्यात पैसे असं होते ना. नंतर त्या प्रिंट काढाय लागते ऑनलाईन आधी भराय लागते ते. मग आमच्या घरी लॅपटॉप आहेत दादा भरतत लॅपटॉपवर.
हम्म.
मग ते भरायचं.
हम्.
त्याच्या प्रिंटा काढायच्या पुस्तक. नंबराप्रमाण लावायचं आता समजा एक. ते एक नंबरपासून ते दोनशे नंबरप पुस्तक आहेत त्यातलं काय आदलंमधलं कोण पण कसं. कसं पण पैसे देते त्यातलं मग कस वीस वीस वीस हजारचा घट्टा तयार करायचा असते वीस हजार म्हणजे आता किती पण. पाचशेचा अस दे हजार दीड हजार पाच हजार असं. बरोबर वीस हजार होतो ती पुस्तक घ्यायची म्हणजे कोणी पैसे दिले त्यांचं. मग त्यात आणि त्या पुस्तकांचा नंबर आता एक नंबर ऑलाईन पैसे दिले नंतर. तर लगेच दोनशे नंबर वाल्यांनी दिले किंवा मधला दीडशे नंबरवाल्यांनी दिले पुस्तक पैसे. मग ते नंबर प्रमाणे लावायचं मग त्याच्या नंतर ते. नंबर प्रमाण लावल्यावर त्या हे आरडीचा लॉट भरायचा ऑनलाईन. भल्यानंतर ते त्याच्या प्रिंटा काढून आणायच. च्या प्रिंट काढून आणल्या नंतर ते चेक करायचं. चेक केल्यावर नंतर त्याला. त्याला काहीत आपण स्लीप भरतो ना पैशाची तस वीस हजार हाय म्हणून रक्कम ती स्लीप भरायची. तीन प्रिंट असत त्या. त्याच्यात खाली काय काय दिलंहायचं वीस हजार रुपये मात्र आहे काय काय असल या्यायचं सई शिका करायचं. आणि चलन भरायचं त्यात ते स्लिप आणि त्यात पण ती रक्कम सगळी भरायची टोटल रक्कम किती आहे तेवढी. तिचा ताप आहे.
मग सगळं मिळून किती तरी पण किती पडते तुझ सासू बसने.
अं सात साडेसात.
एवढं होते का. महिन्याला
हा महिन्याला
हा मग ते महिन्याना एकदाच असते अडत की काटटायला असते.
ओके
हा हा
चार तारखेच्या पुढे चालू होते आणि चार तारखेच्या पुढे चाल झालं की हम् पंचवीस, सव्वीस तारीख लास्ट आता उद्या लास्ट आहे भरायचं होय. नंतर मग चार दच दिवस सुट्टी असत्या आराम निवांत नंतर जरा फिराय पण लागते. नाहीं लांब लांब म्हणजे े दुसऱ्या गावचे कोण नाही खरं गावात प्राणभगती नसल्यामुळेच करायला लागते
हा हा हा हा
अस
असा य होय.
हम्म आमचं गाव कसं खेडगाव असल्या मुळना सगळेजण भरतात. कारण त्यांनी कस रोज कामा जाणार असात बायका त्यांना काय जाऊन भरता येत. नाही मग मंगळवारी आठवड्यातून एकदा पगार झाला की त्यांनी भरतात कुणाची पाचशे अडीचशे पाासून सुर आहे अडीचशे पाचशे साडेसातशे कुणाच आठशे, असते हजार, दीड हजार दोन हजार वी स वीस हजार, पर्यंत आरडी येते त्यांच्या म्हणजे जे मोठ मोठ असतात ना त्यांच्या अस. मग ते पाच वर्ष असते त्याच म्हणजे आपलं एकदा तरी भरायचं चुकलं
हा
म्हणजे समजा ह्या महिन्यात आपल्याकडे पैसे नाहीत आणि ते जर पुढच्या महिन्यात आपण देतो म्हणलं तर त्याचा दंड असते दहा रुपये तो दहा रुपये दंड घालून द्यायचा पाचशे रुपयाेला दहा रुपये दंड
असतेस की आपल्या आठवड्याच्या भिशीला असतेस होय असते की दंड. आणि ते ना तिथं व्याज पण मिळतंय.
त्यालाव्याज मिळतय की.
भिशी पेक्षा जास्त मिळतय वाटत
ते काय नाही ओ माहित. भिशी पेक्षा नसणार आहे ती पाच वर्षाच आहे ना भिशी ला किती ती अम् पाचशेची बेशी असली तर किती तीस हजार येते ना रक्कम अच्छा सव्वीस हजार होते आणि तीस हजार येते टोटल
हा हा हा
तुम्ही भिशी भरताय
हो भरते पण ती आठवड्याची आहे आठवड्याला शंभर रुपये भरते.
मग किती येत टोटल त्याचं
म्हजे सहा हजार रुपये सहाशे येत्यात
हम्म हम्म म्हणजे बघ किती झालं.
स एन ह किती पाच हजार शंभर आपलं ह्याचं होत आठवड्याचं
हा
नाही दो पाच हजार दोनशे होते
हा
आणि टोटल सहा हजार सातशे रुपयेेतात मग वरचं व्याजच की ते आठशे आणि चारशे बाराशे रुपये व्याज.
हा हा. मग ह्याला पण क किती व्याज आहे काय माहत नाही. पाच वर्षाचे एकदम व्याज घालून ते येते. खर परवडते म्हणजे आपलं कसं पैसे घरात असेल की कसं. त खर्चून जात तेवढंच ठेवलं सेंग
हा बघाला चालू करायचा विचार करायलय.
हा हा तुमच्या गात पण असतील की आरडी पोस्ट ऑफिस आहेत ना.
पोस्ट ऑफिस आ आहेत की.
मग तिथं स्वतः जाऊन भरल तरी चालते.
हा मग हो आमच्याकडे स्वतः जाऊन भराय लागते ग.
हम्म हम्म.
ते एजंट वगैरे तू तू सांगालास माहीत झालं नाही तर ते स्वतः जाऊनच भर लाग ते
हम्म हम्म.
गोष्टच बघल तर गर्दीच असते बाई बघल तर आमचं काय नाही सोडसथ.
आठ वाजता जायचं सकाळ सकाळी गर्दी नसते तेव्हा. सर्वर पण चांगला असते सगळं आमच्या आ जेव्हा लॉट भरत असते ना.
ह अग आठ वाजता मस्त येते बाई दहा वाजता येते.
ह आमच्याथ आठ ला पोस्ट ओपन होते. आता कुठं तर गावालन जायचं असलं कुणाच तर लग्न तेन असलं की आठ वाजता जाऊन भरून येत. ते आमची परधहापर्यंत.
हम.
हम् अतकात येशे. च फुटलेलं असते म्हणजे पुस्तक फुटलेलं असते ना पाच वर्ष झाल्यावर त्यांचे पैसे. काढायचं अस की त्यांच्यासोबत. जायला लागते लवकर सकाळी.
होम.
हा म्हणजे स्लिपातन भरायला एखाद्याला येते शिकलेला नाही येते न शिकले नाही येत नाही भरायला लागते ना. आता आपलं आपल्याकड आहेत त्यांनी म्हणल्यावर आपण ते स्वतः फडवून करायला लागते.
ह हा असंहाय होय मग. आमच्यात का नाही दहा साडे दहा अस येतय ते मॅडम आणि सगळ आ दोन वाजता जायचच लगेच.
दोन वाजता नसल हो त्यांचं चारपर्यंत टायमिंग असते.
अगो नाय दोन सु जात्या. दहा वाजता उघडत्या दोन वाजता जाते.
हा हा.
एक मॅडम असत आणि एक माणस. दोघच असतात. तर समोरच एक दवाखाना आहे ना दवाखान जर गेल तर पोस्टातलं म्हणजे. माहित होते ना काय आम काही कधी जाण ना होत नाही.
हा.
मग दिसतेच की बाई ते लाडक्या बहिणीच किती बायका बाहेर बसत होत्या. नंबरला.